अव काय चाललंय तुमचे काय फोन नाय काय नाय आम्हाला.
अहो जरा आम्हाला राहनातली कामं होती म्हणून काही फोन केला नाही तुम्ही फिराय गेलेला स्टोरी बघितली. कुठे गेल्याला फिराय सांगा की मला?
गेलेलो फिरायला इथं कुठेतरी आपलं.
अहो गणपतीपुळेची तुमची स्टोरी बघितली आणि इथंच कुठं म्हणताय समुद्र काठी जाताय आणि म्हणताय आम्ही हि इथच कुठेतरी खो खोटं कशाला बोलतय ओ मग का कसा राहिल काय सांगा की आम्ही कधी बघितलेलं नाही गणपतीपुळे कसा आहे काय तरी?
काय असतोय आम्हाला असं होतय.
अहो सांगा तरी कसा आहे गणपतपुळे?
अहो काय देवाच्या ठिकाणी समुद्र विमुद्र. मस्त आहे काय विष गलो दोन दोन गाड्या होत्या तीन गाड्या
अहो संकेत गोत्तागर ब्लॉगिंग बघितलं मी त्याचं काय ब्लॉग आहेत. त्याजा जोरात
तुला करतोय चांगलं काय हो.
होय तुम्ही पण जरा काहीतरी शिका की एडिटिंग नाही तर काहीतरी काहीतरी शिकल्याशिवाय पर्याय आहे का सांगा मला आत्ताच्या ह्याच्यात हा. तुम्ही ती आय आय टी आय आय टी तुमचं सिलेक्शन झालेल ना?
हो आय आय टी त आय आय टी त झालेलं झालेलं.
आय आय टीत काय आय टी आय मध्ये ओ.
आय टी आय मध्ये झालेला आय
आ हा हो ती मला परकच कळत ना आय आय टी ना आय टी आय मधला
हॅलो.
हॅलो.
हाओ आपण फिरया कधी जायचंय
आपण माझ्या डोक्यात हाय बघा भरतीला जायचं ओ. तिकडं आम्ही एकदा गेलेलो बघा कधी मग आमच्या क्लासची एका ट्ररीप गेलेली तुम्हाला सांगतो बघा. आणि सतरा सीटर आम्ही गाडी बुक केलेली हा चा. त्याला काहीतरी भाडं बघा सहा का सात हजार रुपये आठ हजार रुपये दिले ना. तुमच्या म ते काय बरोबर झालं का
तुम्ही तर आम्हाला बोललात नाही त आम्ही आलो असतो.
अहो बोललो नाही म्हणजे त आमची क्लासची ट्रीप होती पण ऐका की काय झालं माहितय का, म्हणजे काय बरं तुम्हाला सांगायचं आठ हजार भाडं बघा व्यवस्थित आहे का आम्हाला त्याने जास्त घे तुमचं म्हणं काय.
नाही ओ लय पैसे कमी घेतलेत.
आओ आठ हजार. आठ हजार कुठं माहित आहे. का कोल्हापूर जिल्ह्यात ती भरती धबधबा बघायला गेलेलो.
अ ओ मग तेच की पैसे कमी घेतले. लईच पैसे कमी घेतले त्यानं.
मग असू द्या. आ हो काय झालं. सतरा एक जण होतो. आम्ही क्लासची आणि बर पहिल्यांदा पावनखिंडला गेलो. ह का पावनखिंडच्या तिथं जरा चांगलं वाटलं तिथं जरा. फिरलो तिथं पण धबधबा एक होता. आहों तो जरा बारका होता. आणि पावनखिंडच्या तीत तिथं जरा भिजलो भिजलो भिजल्यावर मग कपडे बिपडे चेंज केली. मग परत त हि केलं काय म्हणतेत तेला तिथं जरा बसलो. जरा ति त एक गायड गायडन्स होता हो. म्हणजे तिथली माहिती सांगणार माणूस. मग तेच्याकडन माहिती सगळी ऐकली. आणि त्याच्यानंतर मग परत अ. तिथं बसून जरा एक पेरू वाली होती. ती मग पेरू घेतले सगळ्यासनी एक एक.
पेरू आओ तिथले येवढे गोड होते ना. काय बोलूच नगा म्हणजे एकदम मला वाटते. कशी असणार माहिती आहे का नॅचरली. पिकलेले म्हणजे हा. त्यामुळं एकदम भारी होती. आओ आणि तुम्हाला असं. सांगायचं तर तिथं कुत्र पण एक होत दिसलं आम्हाला. मायाळू होतं आओ लय होय. आणि आम्ही कुठे गेलेलो माहिती का परती झालं बघून परत मग. त्या बरकी वाटर फॉल च्या तिकड गेलो.
बर.
आणं तिकड जाताना ओ काय झालं. म्हणजे सकाळी पाऊस थोडा थोडा पडत होता, म्हणजे दीपावलीच्या आधी महिनाभर आधी गेलेलो. आणि पाऊस थोडा थोडा पडत होता.
बर.
आणि पावसात मग. सगळ्यांनी काही म्हणली ती. फोन बॅग गाडी ठेवा आणि मला काय ऐका आलं. अ फोन खिशात ठेवा. सगळ्यांनी गाडीतन चोरीला जाईल म्हणून मी मी काय केलं. की फोन खिशातच ठेवला. आणि सगळी परत वॉटरफॉलच्या इथे चालत चालत दोन तीन किलोमीटर आत चालत गेलो त्या जंगलात. अन त्या जंगलात आओ जळू जळू माहितीये का तुम्हाला जळू, ती रक्त पेत ती तसल्या आव पायाला सताट चिकाटली बुट बुट घातलेला ती बुटात आत. चिटकून त्यांनची ती रक्त र ते एवढं येत होतं ना पायातनं. की रक्त थांबतच नव्हतं एवढं रक्त येत होतं.
होय.
होय आणि परत. मग त्याला डिझेल का काहीतरी ऑइल लावलं त्या डाईव्हर म्हणला लावा. ये लावल्यावर कमी येत.
कमी येईल हा.
हा मग लावलं. आलं कमी परत मग आहो तिथं काय झालं धबधबा बघून सगळी पोरं झाली खुळी.
ह ते तिन आय काकी हॅलो हॅलो आय काकी तुम्ही ती फोन कुठे पाण्या सोडून आलेला
मग तीच तीच तीच तर सांगतुयं मग तिथं सगळे धबधबा बघून खुळी झाली माझ्या खिशात होता फोन. आणि मला काय माहित हो खिशात माझ्या फोन हाय. आणि मी आपला मला ढकलला त्यांनी आणि खिशात फोन मी पाच मिनिट पवलो आणि परत कळलं किशात माझ्या फोन आहे आवो फोनला बंदच पाडला तर माझा फोन डेड झाला एक्सपायर झाला
तुम्ही नवीन फोन आपण घेतलेला आणि तुम्ही असत केलंसा
खाय आता करायचं नशिबात असेल ती होत्त बघा नशिबाचा
आणि परत आता तुम्ही तो फोन वाटत मला कळाला क काय विकायला दिलाय दोन हजार रुपये
ईकाय काढलं आहे पण अजून ईकलेलं नाही आता बघाय कोण आहे का गिराक बिराक
आवो त्याला म्हंणलं की मी त्याला फोन केला कि सुयोगला. आवो म्हणल काय असेल दीड हजार दोन हजार येऊ द्या म्हणल.
हा.
म्हणलाय बघतो पण काय आता गिरायक गाव ना झालय तुमच्या फोनला आता काय करायच.
बघा बघा की सांगा त्यासनी गिऱ्हाईक बघायला. काय झालंय अहो पैसे नाही ते आत्ता बघायला.
बर.
त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालाय नाही ती पण नाही ती कि काय झालंय सगळ्या प्रॉब्लेमच झाले बघा लय खर्च झालाय. आजारी होतो मधी डेंगू झालेला त्याच्यामुळे सलाईन लावलेला सात आट त्याच्यात आहो एक हजार रुपयला सलाईन म्हणल्यावर सगळ पैसा आणि पैसा संपला.
होय.
हम्म.
तुमचं काय चाललंय?
काय नाही निवांत बघा.
निवांत हाय व्हय निवांत राहून
तर मी माशा मम्मीच बसलोय बर का दादा. काय कुत्र असं झोपलय एक च्यायला मला बघून कस तर वाटायला लागलय.
का ओ?
आवो ते मान बिन कस टाकून झोपते बघा की इकड.
काय आता करायचं? कुत्र आराम करतय तसंच तुम्ही पण करताय आराम आ काय त्याच्यात तुमच्यात फरक राहिला सांगा मला.
काय काय काय?
आओ ती पण आराम करतय तुम्ही पण आराम करताय.
हा.
काय ना काय तर हालचाल केली पाहिजे.
हालचाल चालूच हाय की आता.
आहों हालचाल चालू आहे पण, तुम्ही मग फुटाय कसं काय झालाय.
फुटाय कुठे आओ लई तब्येत कमी झाल्या.
हो ते जाऊदे मधी मला असं कळय तुम्हाला महू चावलेला. कुठलं तरी मऊ काढाय गेलेला. तुम्ही टाकी वरच्या टेका वरच्या.
बर.
काय झालं आहो कसं काय महू चावलं तुम्हाला काय सेफ्टी किट घालाच नाही व्हय.
कशाला म्हणलो असाच गेलो भेटत.
हा.
चढलो काडल ना माव्हान फोडलं.
झेटत चढला आणि म्हवानं तुम्हाला फोडलं झेटत.
काय राव अ ओ सेफ्टी जरा घ्या. मवु चावलेलं चांगलं नसतंय.
व्हय तेवडाय हे कुत्र अहो कुत्र बगा. आहों ऐका की कुत्र बघा की कस झोपलय पुढ पुढ बघा की नुसतं.
मऊ आहे ना मऊ मऊचा चावले वर काय होतं माहितय का. हॅलो माशीच्या त्या काट्यात असतंय विष. आओ तिका चांगल असते व्हयं जरा काळजी घ्या तुम्ही.
बरोबर ये घेतो घे.
आणि तुम्ही कपडे आणाय गेलेला कोल्हापूरला काय झालं.
कपडे आणाया गेलेलो काय पसंतच पडले नाही. कुठलं ते काय सगळा डुबलीकेट माल सगळा त्यांच्या पाशी.
मग तुम्हाला कुठली आवडत्या ती.
जरा क्वालिटी पाहिजे का नाही.
लिवायच्या शोरूमस जावा की मग तिथं घ्यायची.
शोरूमलाच जायाचा आता.
तसच करा हे चांगली जरा कपडे घेतल्यावर जरा वजन पण चांगलं पड बघा गावात आहो तुमचा फोटोत. तेवढा बॅनर मध्ये आहों आता यात्रेच्या मी बघितला अहो तुम्हीच चमक ते बाकी सगळ्यांच तोंड असं गळ पाटले पण तुमचं ग्लो. ग्लो तुमच्या तोंडावर जोरात हाय, कुठली सनस्क्रीन वापरता. ग्लो हटणारच नाही हो, सफरचंदागत तुमचा गाल दिसतोय त्यात.
तेवढ आय, तेवढ आय. आहो आमची परिस्थिती वाईट आहे. आता आमचा चेहरा बघा आमची केस बघा दाडी बघा अवो लय वाईट.
का हो पण फोटोत कस काय मग एवढं जोरात दिसताय.
केस कापाय पैसे नाहीती. आव म्हणून केस कापलेली नाहीती काय सांगायचं तुमाला.
काय करायचं, पैशाचं अवघड झालंय.
पैशाचं अवघड हाय. काम नाही धंदा नाही घरातली बोंबला लागलीत केस काप. केस काप.
पाऊस पडल्याला नाही लवकर आणि आता काय करता सांगा.
काय करता नदीला पाणी पण येईना झाले जीव द्याला.
अवो एवढ कंटाळू नका जीवला जीव एकदाच भेटतो.
बोला.
अ एवढं कंटाळू नका जीवाला एकदाच जीवन आहे.
तेवढ हाय तेवढ हाय जगून घ्या.
मग तेच की एन्जॉय करा जरा.
एन्जॉयच हाय रोज एन्जॉयस आहे.
सगळं वाघ अन बिबट्या आपल्या हिकडच हाईत.
आपल्या हिकडच हायती ना.
त्या बॅनरमध्ये तर सगळं वागच आहे.
आवो मधला फोटो बघितला का मधी कोण हाय बघितला का अभाव हायती मधी.
सगळे आवो भाऊ दादा भैया तात्या मामा आजी आजोबा सगळ बॅन वर लावलेत काय काय जणांनी. हो आमच्या गरीबाला कोण ओळखतय ते यात्रेत आलेले त्या कशाला उगाचच
फोटो द्या फोटो द्या आणि तुम्ही मागण आमच्याव स्कीम टाकतायसा होय.
असू द्या आता बरं ऐका की ठेवू का जरा बाहेर निघालय.
बर बरं चालते.